बोला
आवाज येतय का ओ?
हा, येतो ना.
काय चालू आहे.
भेंडीत गवत काढू राहिले.
जास्तय का गवत?
ये आऊ घाश टाकायचा होतं शा बकऱ्यानाला ना. तेवढं सोडेल होतं निदायचं म आता त्याच्यातच गबळ आहे मंग. म्हटलं दयावा काढून आता त्याचं ते खूप चिखल उ राहिला शाळेला करूनच. ब
हा.
तेव काय करू राहिल?
म सुकून द्यायचं ना थोडं.
सुकायला आता ये असं काम चालू होतील परत टमाटे लावायचे. तेच मंग म्हणलं की घ्यावा काढू.
टमाटे कधी लावायचे?
ओ भेटतं ना आता टमाटी चिकन सगळी तयारी केली. फक्त ड्रीप जोडायचं राहिलेत. पाईपाला मी रोप भेटला क द्यायची लावून लगेच.
हा का कोणती व्हरायटी लावायची ओ?
आर्यमान
आता नवीन निघाले म्हणते ना दुसरे?
अहो एकशे आठ का दोनशे आठ काहीतरी आहे.
हा.
त्याचे तमाटे जास्त फुगायाते पण मंग मालकमीनी जातो माझ्या मते म्हणजे मागच्या वर्षी एक वर्ष सरी लावलेती तिनट्याची.
हम्म हम्म.
मानच ते चाललं होत पण मग परत आता म्हटले, अरे माणूस लव असत. विषय झाला सगळ्यांचा आरेमान चांगली फुटती.
हं हं, फुटवा जास्त करतं का झाड ते?
हम्म. नंतर फुट फुटं. आपल्याला जसं चालवायचं तसं औषध सोडले का फुटतीन परत.
हा हा म्हणजे जास्त दिवस लावून धरता येतं झाड ते.
हम्म तशी ती एकशे आठ का दोनशे आठ म्हटले ते ती फुटत नाही एवढी खास. तेच्यात टमाटे लय फुगेल राहते. उठले राशन होत्या हो. फुटेल. आरे मानसीची शेपूट होती तशी.
हा फुटवा कमी असला म्हणजे, मलाही कमीच निघल ना.
व्हय ओ. म्हणजे जास्त दिवस चालते ना आरे मग. गोलटी गाल टिकू ना कशीबी चमक राहते तिला.
हा हा. मग ते रोप नाही का नर्सरी मधी?
हं.
नर्सरी मध्ये रोप नाही का म ते?
नाही, हाय इथं मग आता ते सात-आठ दिवस बाकी वाटतं का पाच सहा दिवस बाकी असतं तर आहे.
हा हा हा.
काही नाही, घरीच हाय.
बाबा हम्म.
म ते निदाइचं काहीये घास निंदाच्यात च घासनी तायला हाई. पण त्यात पाणी घासामध्ये पाणी जास्त तुंबवतं ना, त्याला साईडन पूर्ण वरमे राहतं. त्याच्यामुळे म्हणतात लय चिखल हाय. आणि बाकी दुसरं काय? तिने इथं थोडं हे होतं वावर होते त्याचात ती टाकलं काल सोयबीन पेरली. आणि तिकडं सगळीकडे सायबीनच पेरली या वर्षी मकास टाकली. थोडीशी तेवढी. बाकी मग दुसरं काय, डाळिंबात तर सध्या काही कामा नाही.
हो.
दाळिंबात म्हणजे काही येतं पहिल्याच वर्ष आहे, त्याच्यामुळे हे सांगे यांनी सांगितल्याशिवाय काही करायचंच नाही.
हा.
घसा माहिती नाहीया ना.
डाळिंबाला किती अवकाश हाय अजून?
असू बस पाच महिने
हो का.
साडे चार पाच महिने हम्म ते ये राहताना ओ. अ म्हणजे सहा, ते साडे सहा महिने लागत आहे ना.
हो हा.
माले यायला
बागापेक्षा जास्त लागते ब.
हा बाग किती साडेचार महिन्यात बाग खाली होतो.
हम्म.
तस बी अरबे वागता. म्हणजे अर्ध वर्ष लागतच हां.
टाइम किती लागेल हिच्याले?
हा बावर का?
हम्म.
तीन एकर लावेल यंदा आम्ही.
हम्म. तीन एकर म्हणजे सहा बिगी
हा साहब ही.
हम्म हम्म. निंजे तिकडं खालती लेमळ्यात निम्मच डाळी लागल आणि निम्मच वावर तस ही बो.
नाही ना, हां. तिकड सहा एक म्हणजे बारा बीघे येन, ते शेजारी शेजारी.
हा म तेच ना.
हा आणि पेरली.
हम्म हम्म हम्म. सगळी सोयाबीनं चाली झाली आं.
हो का नुसती टाईम गेला असतील ना.
हा अँगल तेच ना, त्यालाच तारीही केलंय. फ्रेचर होत ना तेच म तारी नवीन लागल्या.
हम्म.. तारी म आता तारी पहिले गेल्या असतील.
पहिल्या गेल्या असतील आणि याला कसं बागाला चार पाच तारी राहताना.
हां हां.
आणि तसं मयाला एकच जाड मंदलेल्या अगती.
डाळिंब्याला एकच तार राहती का?
हा एक किंवा मंग नंतर थोडं अजून झाडं छोट आहे ना आमचं. पहिलंच वर्ष आहे ना पर पुढच्या वर्षी अजून दोन-दोन तारी दोन्ही काय पण सध्या एक
पहिले वर्षाच्या मानानं बरं, लागेल का डाळिंब.
जास्त झालंय तेच, कमी करायचेय.
हा का?
हम्म माल जास्त आहे पहिल्या वर्षाच्या मानाने मध्ये पहिल्या वर्षी जास्त माल बिधरले म ते कसं म आप गस म्हणतो लहानीयाच्या सारखं लहानपरासारखं जास् तव्हाजन दिल्यासार क मग ते कमकुवत होत जातं पुढे मंग जास्त तग नाही धरीत.
बरेन
हम्म. त्याच्यामुळे मंग थोडसा हे करू कमी करायचे .
माहिती किती झालंय? उपटून घे दुर्वा ते हा. फक्त बोता असल ती राह मधली, जाऊ दे म मरू घे काढून.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
हा उपाटल्या असतील गं ते, उगल्या असतील सगळ्या पाण्याने भिजल्या असल ना.
लै मोठे मोठे झाले ते ते, खुड्यायला होऊन जायचं मी.
ते कसं झालं तुम्ही खुडलं तेव्हा ते, उन्हाळा उन्हाळ्यात ते चांगलं सुकून गेलं. दाना बी आणि आता पाण्याने, भिजलेत लै यच उतरून पडला.
हा आह झाडा भिंडी राहिले, या एखादी वाळून जाय ला. ती सुद्धा झाड हवाच उतरूक पडल या पावसाने.
हम्म वीज पाऊस झाला ना असं जोरात येऊन लगे गेयला नाही तो असं भिजायले गुरु गुरु गुरु त्याच्यामुळे
त वाश यायला लागला आता पाण्या सडेल पाण्यान.
हम्म. त्यांच्या आलं. अन काऊ.
तुमच्या इथे, पाणी तुंबत.
हो.
तिथवर.
अ
घरा पाशी पाणीचं, तुंबत ना सगळं.
हां व.
हं.. तिथेच हे असं, जास्त दिवस चालणार काहीतरी प लावायचं.
जास्त दिवस चालणार आता काय लावावं बाई तिथं.
अशा मोठ्या झाडांचं
आणि शक्यतो भेंडी चालल शक्यतो
नाही हो तसं नाही म्हणते, मोठं झाड होऊन फळाचं मो झाडवून मग खाली परत असं, दुसरं काही करता येईल भाजीपाला असं.
ह ह पेरू लावलं तुले.
म्हणजे त्या
गजू भाऊंनी नाही का पेरूची लावला, तेवढ्याच पट्टीत अअ पाणी तुंबत तेवढं.
हा हा
पण मग भाऊ भेटला का त्यान ते, काय माहिती त्यांनी दोनदा काढला आम्ही काय विचारलंच नाही कसं काय.
काय काय?
दोनदा निघाला त्यांचं आमच्या तंबाट्याई बरोबर.
हम हम
वर्षात दोन पीक. ते काय भाऊ गेले काही विचारलंच नाही आम्ही
हम्म हम्म मी चांगलं मार्के किटराच पेहरूला बनतो लाल पेरू आहे न नवीन.
नाही सप्यताच लाले कसं प टिकन वई
लाल लालच अस लालच पेरूला जास्त हे आहे यार
हम्म. लालच आहे, वाटत ते आम्हाला. आम्ही हातच नाही लावला त्या, पेरूला अन पाहिलेही नाही. न ती शोभा एक दिवस म्हणत होती, का पेरू द्यायचे होते म्हणून पोरांना.
हम् हम्.
काही पायलाच नाही मिळाले, कोणीच दिसत नाही तुमचं कोणीच दिसत नाही तुमचं. म्हटलं आम्ही मळ्यातच राहतो, इकडच्या मळ्यात दिसला नाही तुम्ही.
हम् हम. पूर्णपट्टी तेच आहे का, पेरु
हं.
पूर्णपट्टी पेरू चं आहे का.
नाही नाही.
अ इथं पाणी जेवढे तुंबते, आपल्या विहिरीपासून जेवढ डोक आहे ना तेवढं डोक आहे त्यांचं पण. तेवढ पेरू.
मग तेच ना मग आहे, यायच्यातस काहीतरी लावून दिलं ना.
त्याच्यापेक्षा कमी आहे, माझ्या मते इथं पण नाहीये. त्यात लै नीम चे.
हम् हम्म.
जेवढं खोलगट वावर आहे ना, तेवढं यायचेत.
हम हम हं.
बाकीची मिरची लावली वाटत, की टमाटे लावले काही. काही बाग लावला काही, काही टाकीली काय माहिती. चार तुकडे केले तेवढ्यातच.
बरं हाय.
हो.
बर हाय, मग काय.
हम्म. बाकी तुमचं काय चाललंय अजून.
बरं चला, करते बंद.
हां.
कॉल समाप्त झाल्यावर काय.